हॅलो.
हा आवाज येतोय?
हो येतोय.
काय चाललंय?
आता काय पावसाचे दिवस
हो ना भरपूर पाऊस आहे.
हो. तुम्ही शेती करता हो जेवण झालं?
हम् ह. हो करतो ना गावाकडे आहे शेत्या आम्ही इकड सिटीमध्ये राहतो. जव्हा जाईन तेव्हा करतो मंग म्हणजे काही काम असेल ना शेतीतलं तर जावच लागतं ना.
काय करता शेतात?
आमच्याकडे आता सध्या पावसात भैमुख जास्त असतो.
कोणत्या गावाला शेती?
शेती इकडं कराड भागाकडं
हो का बाकीचे कोणतेच पिकं नसतात का?
हा असतं ना जास्त करून भेमुग आणि ऊस आमच्याकडे जास्त पिकतो बाकी तसं जास्त करून नसते. बऱ्यापैकी माळवा वगैरे करतात पण ज्याचं पाणी आहे ना स्वतःचं वगैरे ते करतात जास्त करून माळ्यावी वगैरे पण आता पावसाळ्यात जास्त करून ऊस णी भेमुकर धान्य वगैरे तेच जास्त करून पेरतात.
आणि पेरत पण नाही आमच्याकडे जास्त आमच्याकडे जास्त करून टोकतात हाताने
हो का नाही आमच्याकडे सोयाबीन सोयाबीन मक्का, भुईमुग हे पिकं असतात आमचे मूंग पण असतात. त उडीद असत उडीद मग हे पिकं पेरले जातात. पण मका जे आहे ती हातानेच लावली जाते सराप पाडतात मग हाताने टाकता आणि शक्य तो पहिले
गच
हो बैलांनी पेहरायचे. तर आता,
हम्म.
अ बरेच लोकं म्हणजे, जवळपास सगळेच ऑलमोस्ट. शंभर टक्के लोक हे, ट्रॅक्टर ने पेरतात.
हा.
हम्म.
आमच्याकडे नाही. आमच्याकडे सऱ्या पाडूनच बरेच जण का तर, अ एकाच शेतामध्ये बरेच पिक करतात ना. म्हणजे ऊस पण लावतात आणि, बेमूग वगैरे मका ते पण करतात ना त्यामुळे जास्त करून हातानच ठोकतात.
उसामध्येच भुईमूग करतात का?
हो, सरी पाडायची आणि सरीच्या मधोमध ऊस लावायचा. आणि जो बुंडा पडतो ना, तेच्यावर बी मूग मग मका. सोयाबीन असे आपल्याला जे पाहिजे, ते पीक करू शकतो आपण.
आणि दोन्हीच पिकं एकाच वेळेच व्यवस्थित येतात
हा येतात फक्त जरा काळजी घ्यायला लागते. ऊसाला सुरुवातीला जरा मार बसतो. पण परत एकदा भुईमुग निघल्यानंतर, आपण जर त्याला खत पाणी केलं ना व्यवस्थित. कि होतो व्यवस्थित.
तुमच्याकडे किती महिन्यात येतो भुईमुग.
अ सहा सात महिन्यान येत असेल. एवढं कसं माहित नाही ना ऊसं एक वर्ष जातं.
पूर्ण एक वर्ष का?
हां एक वर्ष पूर्ण.
आणि तो पूर्ण कापला जातो, की डायरेक्ट काढला जातो.
अ पुर कापला जातो म्हणजे, मिशनी आता सध्या मिशनी पण निघाल्यात. कापायसाठी बघितलं असेल तुम्ही, आणि तोडवाली वगैरे बाहेरची येऊन तोडतात पण पण ते तोडलेलं बरं पड त मिशनी जसा जरा खराब होतो ना मग परत आपल्याला तोच ऊस दोन वर्ष चालवायचा असतोय. म्हणजे एकाच ऊसाची लागण आपल्याला ना दोन वर्ष पीक देते. म्हणजे ह्या वर्षी जर आपण लावला ना की पुढच्या वर्षाने आपल्याला त्याच्यातून काय भेटत त्याच्या पुढल्या वर्षी ते ऊस जातो. तेचा जे खाली बूडका वगैरे राहिलेलो असतो ना तो परत फू फूठल्यानंतर तो परत एकदा पुुढल्या वर्षी जातो. म असं दोनदा आपल्याला त्याच्यातून पीक भेटतं.
आणि किती दिवसानंतर पाणी भरावं लागतं ऊसाला?
अ सुकायला लागलं असं समजायला लागलं की मग द्यायचं आपलं. का तर अ आता कसं दहा दिवसान वगैरे द्यायला लागतस कसं ऊन पण भरपूर आहे ना. उन्हाळ्यात वगैरे ऊन भरपूर असतय त्यामुळं द्यायला लागतय कंटिन्यु असं पाणी.
हम्म, कंटिन्यू पाणी असते, का तुमच्याकडे. विरिंना वगैरे हो.
जिना वगैरे असताना पण, आमची कशी नदी जवळ आहे ना, त्यामुळे आम्हाला बरं पडतं.
को बाकी दुसरे कुठलेच पिकं
पाणी जोडतो
डायरेक्ट नदीतून नदीत बारामही पण पाणी राहतं का?
हा, हो असतं कंटिन्यू पाणी असतंय. आता जरा उन्हाळ्यात जरा प्रॉब्लेम झालेले का तर बऱ्याच नदींना पाणी नव्हतं ना,
हो हो.
हम्म त्यामुळे मग पाण्याचा जरा प्रॉब्लेम झालेला मग जरा ऊस पण वगैरे सुक काय लागलेले.
नाही आमच्याकडे कसं, पाण्याचा प्रॉब्लेम येतो म्हणजे नद्यांना असं कंटिन्यू पाणी नाही राहत एक. तर लईत लई डिसेंबर किंवा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पाऊस जास्त झाला. तर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पाणी राहतं. परंतु पाऊस कमी जर झाला तर फक्त म्हणजे दोन एक महिने पाणी असत नंतर पाण्याचा प्रॉब्लेम अ तो मग आपण आम्हाला पिकप वगैरे. न विहिरीतल्या पाण्यानी भरावा लागता पाणी जास्त असेल तर विहरींना पाणी टिक पूर्ण पुढचा पावसाळा येइ पर्यंत. हो परंतु पाऊस जर कमी झाला. तर म आमचे पिक पण जानेवारीपर्यंतच सगळे पिकं आवरली जातात कांदे एकदा ही पिकं काढले. कि लगेच कांदे करत. कोणी शक्यतो ऊस वगैरे नसत आमच्याकडे मग भाजीपाला कांदे. कांदे हे जास्त असतात आणि जवळपास आमचे अ म्हणजे फेब्रुवारी अ शेवटपर्यंत सगळे कांदे वगैरे सगळं आवरलेलं असतं आणि तीन महिने शेती. काहीच नसतं शेतीमध्ये थोडंफार अ बैलांना वगैरे चारा. मका घास तो गवत्या घास. अशी पिकं असतात पण उन्हाळ्यात आमच्याकडे शक्यतो काहीच नसतं.
लागण म्हणजे उसाची लागण असते ना जे पहिल्यांदा आपण लावतो ते लागण आणि दुसऱ्यांदा जस. तो ना तो खोडवा म्हणतात मग खोडव्याचा कसा बुडका राहीला की त्यात पण आपण नांगरतो आणि त्यात- पण मका वगैरे गुरांना वैरणीसाठी करतो. हम्म बरंच असं म्हणजे एका शेतीतून एक पीक घेता घेता आपण दुसरं पण पीक करू शकतो.
हो ना.
कसं पाणी पाण्यावर असतंय ना अवलंबून पाणी आमच्याकडे भरपूर आहे.
हम्म आमच्याकडे ह तस आता बरेच लोक आमच्याकडे म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून. गायींचा काही म्हशीचा व्यवसाय त्यांनी जोरदार सुरू केलेला आहे. बऱ्याच लोकांकडे म्हणजे ज
जास्त करून गाई गुरे वगैरे नाहीत पण बऱेपैकी आहेत. पण ज्यांचे वगैरे शेतीला पाणी वगैरे नाही ना मग ते असेच करतात. किरकोळ वगैरे जास्त काही पीक मोठं घेत नाहीत.
नाही आमच्याकडे जोडधंदा म्हणजे जवळपास शेळ्या, मेंढ्या. किंवा गाई काही च्या घरी म्हशी. हे सुद्धा जोरात चालू आहे काहीच्या ठिकाणी पोल्ट्री फार्म पण आहे. जोडधंदा म्हणून ज्यांना शेती वगैरे जास्त हाय. ते स्वतः स्वतःचा त्यांनी पोल्ट्री व्यवसाय पण सुरू केलेला आहे.
हा. तिकडं नाही तिकडं जास्त करून शेतीच कर होतात ना म्हणजे भरपूर शेती वगैरे आहे त्यांना आणि पाणी स्वतःच असलं की कस प्रॉब्लेम काय येत नाही
हो..
आणि आम्हाला कंटिन्यू पाणी असतय. आणि नदीच्या कडला बाकीच्याची शेती ज्यांच्या शेत नाही त्यांच्या प्रत्येकाच्या विहिरी हायत्या त्यामुळे कोणाला काहीच प्रॉब्लेम येत नाही पाण्याचा.
मग तुमची शेती किती आहे तुमची?
ह आम्हाला नाही. दुसरी स रोजान जातो आम्ही शेतीत.
हो हो हो हो. तरी पण ते परवडतं का करायला.
हा फक्त एवढंच की आपल्या शेतीत कष्ट करण आणि दुसऱ्याच्या शेतीत जाऊन कष्ट करण फरक पडतो जरा.
हो हो जबरदस्त फरक स्वतःची म्हणजे जे काही कर. ते स्वतःच्या शेतीत आणि जे काही कराल ते सगळं काही स्वतःला भेटणार असतं. परंतु जेव्हा आपण वाट्यानी करतो तर प्रत्येक पैशामध्ये हा वाटा असतो प्रत्येक प्रत् त्येक फितकप पिकात पण वाटा असतो बरोबर.
हो ना मग आता समजा आपण काही कालवनाचं केलं चार रुपया. पण चा जर समजा आपल्याला नुकसानच झालं तर ते आपल्यालाच भोगायचंय ना पण त्या पुढच्याला समजतय का आपल्याला पुढच्याला तेवढे द्यायलाच लाग त की आपलं बोलणं झालं तेवढं द्यायलाच लागत.
हो. मग तुम्ही शेती करताना हो शेती करतानी तुम्ही? वाट्यानी करता की अशी डायरेक्टली तोडून देता.
नाही आम्ही हजरीन जातो म्हणजे अ एखाद्याच. भांगलायला वगैरे किंवा ठोकायला असं. शेतातली घाण वगैरे काढायला अशा टाईप मध्ये.
हो का भरपूर कष्ट कर शेती करायची म्हंटल्यावर. जबाबदारी पण तितकी जास्त कष्ट करायची.
हो आणि शेती करायची म्हणली. तर अ म्हणजे माझ्या आई एकटच असते ना घरी. मग एका बाईच्या हेन नाही होतय एक पुरुष असणं गरजेचं असत. चा ना घरात.
हो आणि पहिले कसं होत. जुन्या काळामध्ये म्हणजे आपल्या अगोदर पिढी. ती कंटिन्यू शेतात राब राब रावायची बिचारी. पण आता जी आपली पिढी आलेली. काही शिकलेले त्यामुळे काम करण्याची कोणाची इ छा होत नाही शेतामध्ये
हो ना. तेच प्रॉब्लेम होतो आणि आता कशी जास्त करून शेतीकडे मुलं जातच नाहीत. त्यामुळे जास्त करून शेतीचं नुकसानच व्हायला लागलं.
ज्यांना आवड आहे ते करताच पण बऱ्याच की मुली म्हणतात की नाही मी शेती करणार नाही.
हो.
हम हा एक प्रॉब्लेम आहे.
सगळे बाहेरच जातात राहायला सगळ्या म्हणजे सगळ्या मुलींना तर बाहेर राहणारच हवा शेत करी नकोच आहे कोणाला.
हो म्हणजे मुलींचं कसं आहे शेती पाहिजे. पण शेती करणार नाही असंय ह.
हा ना. तेच विषय
अता पण एक काळाची गरजच आहे, कारण की कधी पाऊस पडतो कधी पडत नाही. आणि प्रत्येक मुलगी शिकलेली आहे, आजकाल त्यामुळं तिला पण असं वाटतं. नाही मी स्वतःच्या पायावर उभी राहावा नाही का?
हो.
प्रत्येकाची एक इच्छा असते.
हा ना चालते मग करीन मी परत
हो चालेल चालेल ठीक आहे, बाय छान वाटलं बोलून.
थँक्यू.
ओके.